हॅलो.
हा काय चाललंय ताई?
काय नाही बघा आवरायला लागलोय.
ह हां हां गेल गेलता का नाही कामा वर आज?
कामावर? गेल तो की गेल तो आता आलोय बघा.
आलय
जार असं पातीिंग करायचं
हो
आणिले तुम तस आहे का
नाही आता माझा पण करते की स्वयंपाक, मी पण गेलते आज कामावर
हा
वेळ झालाय.
हा
करायचं आता काय काय केलंय पोरगी न बघायचं नाही कराय चिल्लक राहिलेलं.
हा
आणि तुमचं काय तुमचं काय कोण घरात नसेल करायला
आमच हायत सासूबाई पण त्यांना होत नाही हो
होय.
हम्म घेऊन आपणच करायचं होय काय करायचं होत नाही तर आता काय
कााय तर घड बडी करायचं डाळ भात कधी कधी तर
का असं काही करा म्हणायचंय
होयच गडबडीच टाय मला काय करायचं मग
हम्म
असु दे म्हातार माणूस आहे काय नाही चाललंय आता तेच स्वयंपाकात काहीतरी करायचं
काय करणार आहे सयच त्याला
काय आमटी केल्या जरा पापड विपड भाजायचं पापड खाऊटलाय ते आज.
हम्म.
तर पापड भाजत की जरा तांदळा चव लागतेय ना थंडी दिवसात.
होय.
तुम्ही गेले नाही पापडे पडून न्याच काय
परतअ घरी नाही केलं
हा.
हम्म थोड विकत आणलंय, थोडं घरात केलंय
होय.
हा.
मी पण घरीच केले.
हम्म
तांदळाचं, तांदळाचं केले बघा ते सात दिवस भिजत घालून करत असते ना
हा हा ते केलं व्हय, चव लागते. तेजी लई कस केलंय
ते सात दिवस तांदूळ भिजत घालायचं.
हम्म
सात दिवसान पाच दिवस पण घातलं तरी चालते सोडा, हा मग व ते तांदूळ परत बाहेर काढायचं स्वच्छ धुऊन घ्यायचं.
हम्म
आणि नंतर मग ती पा वाळवायचं असं.
हम्
हवेला वाळवलं तरी चालते फॅनच्या खाली किंवा उनात वाळवलं तरी चालते. म दळून आणायचं.
हम्म..
दोन आणायचं दोन आणायचं ते पीठ आपण मीठ वगैरे आपल्याला काय असं. बाकीच त्याचा खार मसाला मिळतोय तो मसाला घालायचा. आणि मीठ काय थोडसं घालायचं आपल्या चवीप्रमाणं
हा.
त्याला काही गॅस जास्त जळतोय ना त्यामुळे चुलीवरच आ पलं त्याला पातेल्यात ह पातेल्यात घालून अस शिजवायचं. वैरायचं चांगलं घट्ट होपर्यंत पाणी जरा भरपूर घालायचं. ते तांदूळ शिजलं पाहिजे की.
होय शिजलं पाहिजे की.
मग असं वैरून वैरून घट्ट करायचं आणि त्याच मग साशात घालायचं आणि कागद. कागदावर पातळ कागद असतोय की नाही. त्या कागदावर कुरड्या पाडायच्या. हो असं करायचं मग गोल पाडायच्या मग शेवाळ्या पाडायच्या.
हम्म. तूळ तेन उडली नाही पाहिजे हो म्हणजे खर तेन लागणार नाही ना. न जागा असशील ना तुमच्याकडे.
थोडीशी हाय
हा.
त्याच्यावर मग घालून चांगलं आपलं. त्याच्यावर पेपर आणि दुसरा हातराय लागतोय पातळ. नाही कागद हातरायचा, आता काय. करायचं मग उन्हाळ्यात केल तर पाहिजे लय.
पाहिजे मी पण काय नाही लय केलं फक्त ते जरा तिखट सांडग केलंय आणि. बाकीचं उपवासाचं थोडं केलय.
हा हा उपवास क धरताय तुम्ही.
ह उपवास असतात आमच्यात भरपूर मग शाबूच सांडगं नसतंय का.
हा हा हा पा असं ते हे अ.
ते हो हा पातळच की हा. चमचा ना घालत्यात ते.
हा ते म मी केले आमच्या मम्मीने करून दिले मला मी. मला काही येत नाही तुम्ही केले घरी. कस करतात.
ते आदल्या दिवशी शाबु भिजत घालायचा. आणि जरा जास्त पाणी ठेवायचं त्याच्यात. म्हणजे असं चांगला भिजला पाहिजे गिर्र असा झाला पाहिजे ते. आणि दुसऱ्या दिवशी मग जरा पाणी ठेवायचं. आणि शाबुच्या मापानच पाणी ठेवायचं.
हा हा हा म. त्यात बटाटा घालताय का बायका म्हणताय त्यात बटाट पण घालायच असत.
मग ते शाबू त्यात घालता. नाही बटाटे धून घ्यायचे आणि किसून त्याच्यामध्ये. ते घालायचे.
हा हा हा म्हणजे अ ते म्हणजे उपवासाला बटाटे ते पण घ. नाही तर म मिरची वगैरे आहे का नाही. मिरची घालायची.
मिरची त्यात काय नाहीत मिरची घालत हे आपलं ते वेगळं. पापड मग करत्यात ना मग हे बटाटे निघते ते किसू घालायचं बटाट त्याच्यामध्ये आणि शिजवून द्यायचं चांगलं आणि जरा गार होन गार झाल्यावर कागदावर असं गोल गोल बारक्या आपण पुऱ्या कसं करतय ना हा चमच्यान चमच्यान घालायचं ते आणि ते मिरचीच सेण म्हणताय ते शाबू अ हे करून घ्यायचं भिजवायचं गिर आणि बटाटे उकडून घ्यायला लागतात त्याला कडून घ्यायच बटाट आणि एका परातीमध्ये मग ते दोन्ही मिक्स करायचं त्याच्यामध्ये मिरची
हा तेच क हा मी बघित मी बघितले नाही कोण कोण बायक असं करत असं आणि तेच असं गोल सांड पडतेत बघा उप उपवासाच
हा उपवासाच छान लागतय छान लागतेय काय करेल तेवढं कमीच आहे
केले रेसिपी होय केले आता पावसाळ्यात तेवढं चवी वितथोंला
काय खाऊ वा
खाऊं वाटत नाही काय मग आपलं मळावं पण व्यवस्थित नसतय
हम्म
मग ते आपलं थोडस भाजलं की खायचं
ते कुरुड्याची भाजी करत्यात माहीत आहे का तुम्हाला
नाही मी पहिल्यांदाच ऐकायला लागलोय कुरड्याची भाजी तर सांगा की कस करताय
अ कुरड्या असतात ना केलेला त्या तांदळाच्या ते बिज वयच्या भिजत घालायच्या एक पाच सात मिनिट आणि त्या मऊ झाल्या का नाही कररवड्या मग ते काढायचं चिकुल नाही होत म्हणजे तेवढं नाही पाणी घालायचं फक्त तेवढं हा मऊ पडल्या पुुरतं पाणी घालायचं आणि मग ते काढायचं आणि कांदा बारीकचे राहायचा टमॅटो बारीक ि रायस मिरची कोथिंबीर हा ह कांदा तेल लाल होईपर्यंत भाजायचा टमॅटो भाजायचा आणि जेर घालायचं फोडणीला कडीपत्ता घालायच आणि मग त्याच्यामध्ये त्या हातानं शा आपलं कुरुडे असतात ना त्याचा चरा करायचा आणि ते परतायच हळ हा हळद पण घालायची त्याच्यामध्ये थोडीशी
हा त्यात परतायचं पाणी घालायचं नंतर का नाही घालायचं हा हा हा म्हणजे हा अगोदरच आपण तेच पाणी घालून मऊ केलेलं न असते नुसतं तेल ह तेल मसाला तुम्ही ते सांगितलं हळद मिरची कडीीपत्ता पता हे सगळं घालून त्यात मिक्स असं परतत राहायचं काय फक्त
हा हा जिरं टाकायचं पहिला मग कडीीपत्ता मग कांदा टॅमॅटो आणि मग ते घालायचं हळद घालायची थोडी आणि ते घालायचं आणि परत मग कोथिंबीर घालायची छान लागतेह भाजी तुझी खप करून बघ एकदा हम्म
ते आपण शेवाळ्याच हा शेवाळ्याचं तखट उ करय आप त हा तस लागते पण हे कसं आंबूस असतंय ना. भिजवून केलेला. हा. अगोदर भिजवलेला असते ना आपण. हम्म तेच्या मुळं.
रेसिपी करताये भरपूर मग.
होय करतंय की.
हॉटेल बिटेल हॉटेल वगैरे काढलं, तर चांगला धंदा चालल. भजी वगैरे भजी वगैरे होय, भांडवल पाहिजे. आता एवढ्या रेसिपी करत
हो
मला काय एवढे जास्त रेसिपी थोड थोडक्या थोडक्या येत बघा बा आपल्या स्वयंपाकातल्या एवढ काही जास्त नाही जमत पण करतोय प्रयत्न करतोय आपला करायचा काहीत काहीत मला पनीर पण येत नव्हतं
हम्म
का मैत्रिणीन शिकवलं इतल्या रोटी बनवा येत नव्हती तिने शिकवलीय
काय सोपतता आहे
तेच की, काहीतरी काहीतरी आपलं शिकून करून बघून बघून शिक लोय पण आता जमतेय मला. असं करतोय मग. आणि काय? घरचं काय? आणि आवरलं घरातलं.
घरातलं आता मी चपात्या करायलेय, बघा म सकाळची थोडीशी मटकेची आमटी आहे. म अता बघायचं काय तर. भाजी करायची नाही तर मग, तुम्ही म्हणताय तसं. पापड तळायचं मग.
ह मी आता तेच करणारे पापडच तळणारे म्हणटलं आता काय करायचं भाजीला काय करायचं.
होय.
मटकी जे आमटी आम्ही पण सकाळी केलती. आता भात हाय, च भाकरी दोन तीन हा हे. ्या शिल्लक राहिलेल्या. आता पापड तळायचं, आता उन्हाळत करून ठेवलेला आपलं उद्योग, ते आता आपला संपवत बसायचं. जरा तोंडाला चव येतीया, लोणचं वगैरे केलंय की नाही.